हॅलो! बोला नमस्कार नमस्कार....
ह ह तर आपण मगाचाच विषय कंटिन्यू केला तरी चालेल. चालेल ना तुम्हाला? नाही माहितीसाठी दुसरं काही नाही तुमचं आता काय हे काय आहे? काय करता तुम्ही? अच्छा स्टुडंट आहे का ओके ओके.
आणि जस्ट साईड इन्कम म्हणून एक जिम मध्ये ट्रेनर आहे मी.
अच्छा जिम मध्ये आहेत का?
हो ट्रेनर आहे.
मी जिमचं नाव काढल अन तिथे तुम्हाला
काय?
जिमचं तुम्ही ट्रेनर आहात आणि मी जिमच्या बाबतीत बोललो तुम्ही म्हणणार अरे
नाही सर नाही काही विषय नाही सर जिम फक्त मी काय सांग मी आधी पण जो माझ्याकडे न्यू कस्टमर येतो किंवा क्लायंट येतो त्याला मी आधीच सांगतो. जिम फक्त तुमचं फिटनेस इम्प्रुव्ह करू शकतं. किंवा तुमच वेट लॉस्ट आहे, वेट कमी आहे तुमच्यासाठी डॉक्टरने सांगितलंय.
बरोबर सर.
कमी किंवा जास्त आहे. ती तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता.
कमी - जास्त
आणि एक लुक अट्रॅ अट्रॅक्टिव बनवण्यासाठी तुम्ही जिम रेग्युलर करू शकता दुसरा काय वि
जस तुम्ही जिमच्या बाबतीत सांगितल ना तसच एक मेडिकलच्या बाबतीत पण ते पण फिट असायला पाहिजे हाय की नाही.
हो बरोबर आहे.
माझ्या ज्ञानामध्ये माहिती होतं तर ते मी तुम्हाला शेअर केलं की असं असं आहे. आणि त्याची अत्यंत काळाची गरज आहे. काय झालय सर आता दवाखाने स्वस्त नाही राहिले.
नाही सर.
कितीला पण लोकांना तुमच्याकडे वडिलांना तुमच्या किंवा तुम्हाला एक लाख रुपये पगार जरी असेल तर त्या लाख रुपयामध्ये तुम्ही एक सही केलेलं असत. मोठी गाडी घेणं. मोठं घर घेणं. मोठे त्या खाण्या पिण्याच सवय ठेवण किंवा मोठे सगळे आपल्या ज्या फॅसिलिटी आहेत. त्या आपण त्या पद्धतीने आपण करतो मग ते पैसे आहेत ना तुमचे सेव्ह नाही होत. सेव्हिंग होत नाही. कारण काय माहिते का तुम्ही जर समजा एक लाख रुपये पगार आहे तर तुम्ही चांगला टू बीएचके चा फ्लॅट घेतला चांगल्या एरियामध्ये त्याला दहा वीस तीस चाळीस हजार रूपये हाप्ता चालू होऊन जाईल. एखादी गाडी चांगली घ्याल. तिथे पण तुमचा दहा-वीस हजाराचा हाफ्ता निघुन जाईल. म्हणजे तीस हजार आणि ते वीस हजार पन्नास साठ हजार रुपये तुमचे तिथून निघून गेले. बरोबर मग तुम्हाला चांगले कपडे घालायचे आहेत. चांगले हे करायचं पेहराव करायचं तिथं चांगले म्हणजे असा खर्च वाढत वाढत वाढत तुमच्या लाख मधून मधून वरचे दहा हजार रुपये जर सोडले तर ऐंशी नव्वद म्हणजे सत्तर ऐंशी हजार पर्यंत तुम्ही जाऊन पोहाचताय. वीस हजारामध्ये ज्या वेळेस तुमची फॅमिली किंवा तुमचं सगळे बघत असल अचानक असं गडबड जर झाले तर मग ते अनईझी होऊन जातं ना त्या गोष्टीतून.
सर तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण जर सपोज पगार जास्त असला आपल्या एक्सीड आपण खर्च तेवढा करतोस.
बरोबर आहे. काय होतं सर तुम्ही जर एक लाख रुपये पगार असल तर तुम्ही काय करता अरे ते शेजारच्या आपल्या मित्राला गाडी आहे. आपल्याला गाडी घ्यायची गरज आहे बरं का? तुम्हाला गरज नसताना, पण तेच बरोबर. कारण कॉम्पिटिशन ला, तुम्ही जर गरीब राहिला तुम्ही जर फाटके तुटके कपडे घालून जर गेला, तर तुम्हा कारण का आता, एक लाख रुपये पगार घेणारा मनुष्य तसा नाही राहू शकणार. त्याच्या स्टेटस न राहावं लागेल.
हो सर. ते बरोबर आहे तुमचं. कारण
स्टेटस पण मेंटेन नाही शंभर टक्के, पण नका का करू पण दहा वीस टक्के तर करावं लागेल का नाही?
हो.
नाही. तेवढ्यासाठी काय होत सर, खर्च आहे ना खर्च, हा आपल्या हातात नाही राहत.
आपल्या हातात नाही रहात. मग तो अनेसेसरी तुम्ही कुठेतरी जेवायला गेलात तिथं दोन हजार रुपये चं जेवायच्या ऐवजी पाच हजार रुपये झाले. तुम्ही म्हणाले कारण, तीन हजार रुपये आपण विचार करून नव्हता आलो. नाही होत. एखाद्या वेळी आतमधी गेला. जाताना मग आता तुम्ही काय करून जाता, अरे आपल्याला फक्त हे घ्यायचं बरं का डी मार्ट मध्ये गेल्यानंतर जिथं दोन रुपयाचेही वस्तू होऊन जाते, तिथे तुमचे दहा रुपये होऊन गेले आहेत ना? मला समजतच नाही. त्यावेळेस तुम्ही काउंटरले येताव, त्यावेळेस आठवतं आपण दोन हजार रुपये घेणार होतो पण चार हजार झाले. असं होतंय आपल्याकडे.
होतंय सर. आपण, विषय असा आहे आपण पैशे असले का त्याच्या मॅनेजमेंट ठीक करत नाही.
बरोबर येस. होत नाही. मग त्याच्यासाठी मॅनेजमेंट दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या. एक तर सेविंग एक महत्त्वाची आहे. एक त्या पगारातून, एक लाख रुपयाच्या पगारातून दहा हजार रुपये दर महिन्याला माझी सेव्हिंग झाली पाहिजे म्हणजे झालीचं पाहिजे. हा एक पार्ट आहे. सेव्हिंगचा आणि दुसरा एक मेडिक्लेम चा. मेडिक्लेम चा. तो एक पार्ट अतिशय इसेनशियल आहे. हे पार्ट आपल्यासाठी असणं गरजेचे आहे. ह्या दोन गोष्टींचा. हया दोन गोष्टी जर तुम्ही केला या दोन गोष्टी जर तुम्ही केलात. तर तुमचं करिअर एकदम सुखी राहील.
हो.
म्हणजे, तिकडं सेविंग मध्ये जर समजा, दोन महिने तुम्हाला कामावर नाही, दोन महिने सुटी घ्यायची वेळ आली, तरी तुमच्याकडे ते सेव्हिंग केलेलं आहे ते कामातून जाईल. बरोबर आहे.
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मेडिक्लेम असल्यामुळे, आजाराच्या बाबतीत भीती नाही. बरोबर आहे का? तुम्ही सांगा? तुमचं याच्या बाबतीत काय मत आहे?
तर मेडिक्लेम तुमचं म्हणणं बरोबर आहे. गरजे खूप गरजेचं आहे आता. मी त्याच्यावरती गंभीर विचार करेल. अच्छा.
हम्म.
तुम्ही बोलले ते . ठीक आहे, आ आता सगळी फिट आहेत. बट आजार तुम्ही बोलले कधीही येतो.
हम्म.
यावर मी विचार करेल. बघतो मी आता एखादं मेडिक्लेम. तुम्ही कोणती
नाही असं काही नाही, कुठलं ही. मी, मी माझा मेडिक्लेमचा बिझनेस नाही. फक्त आता चार दिवसापासून मी जे ह्याच्यावरती बोलतो, कधी-कधी एखादं असं आपण बरोबरचे जे पार्टनर असतात, आता समजा तुम्ही त्या क्षेत्रात नाही पण एखादं मेडिकल मधल्या क्षेत्र झालं तर दोघं जण एकमेकांची शेअर करताना ते बरच गोष्टी समजून जातात. मा एक गोष्ट मी मी याच्यातून तर बघा, याच्यातून तुम्हाला एक चांगला मार्ग मिळेलकी जेणेकरून तुम्ही मेडिक्लेम जर काढला मी मेडिक्लेमची माझी एजन्सी वगैरे काहीच नाही. माझ बिझनेस नाही. पण तुमच सेपर सेट आहे. बिजनेस तुमच्या घरासाठी एक सेफ आहे. ती जर गोष्ट केली तर त्याच्यासाठी चांगलं आहे. मग ते कुठल्या कंपनी, आपलं असं नाही की तिचं घ्यायला पाहिजे क कुठले-कुठले एवढ्यामध्ये मेडिक्लेमच्या एवढ्या कंपन्यात आहेत, तर कुठलीही घ्या, पण जेणेकरून तुम्ही सेफ व्हा.
हो, बरोबर आहे.
सेफ होण गरजेचं आहे. कंपनीचं मी का ऍडव्हर्टाइमेंग नाही करत. मला हिच कंपनी करायचं, असं आपलं काय पटतं? प्रत्येक जास्त बाबा की मला, माहितीे तुम्हाला माहिती असावी. आपण याच्यातून एकमेकाशी कॉल कर, तुम्ही अंनोन आहात, तुम्ही कोण माहीत, मी कोण माहित नाही. ते पण आपल्या दोघांच्या बोलण्यामधून, बघा, मला माहिती आहे. ती मी तुम्हाला सांगितलंय. किंवा तुम्हाला पण ते मला तुम्ही सांगितलं. आपण एकमेकांला शेअर केलं. त्यातून मला जे अज्ञान आहे, ते मला त्यात माहिती होईल तुम्हाला तुमंचं अज्ञान आहे. त्यात तुम्हाला माहिती होईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण होय की नाही? कारण सगळेच लोक असं तर पडून नाही राहात ना?
बरोबर आहे, सर. तुमच तुम्ही काय करता, सर, तसे?
माझा बिझनेस होता लं, फॅब्रिकेशनचा बिझनेस होता लं. आपण मी बंद केलाय मागच्या एक-दोन वर्षांपासून. आता मुलं वगैरे सगळे बघतात. मुलं जवळ-जवळ नाईंटी नाईन पर्सेंट. ट म्ह आहे
अच्छा.
माझा मुलगा इंजिनिअर आहे. सुनबाई सर्व्हिसला आहेत, पळणे आणि एवढाच उद्योग आता.
हा, म्हणजे आता तुमचे बसून खाण्याचे दिवस आहेत.
हो, मग म्हणून आमच्या आयुष्यातले जे आमचे अनुभव आहेत शेअर करतो बाबा, की त्यातून तुम्ही जे काही गोष्टी आहेत, ना मला जे व्हावं लागलं तुम्हाला नाही झाले. मग तो माझा मुलगा असू दे, तु आता योगयोगाने आपण बोलतो याच्यावरती चर्चा आपण काय करतो. एखाद विषय घेऊन तेवढ बोलतो, तेवढ्यासाठी आपण बोलतो.
बरोबर आहे.
हम् काय आणि आता सांगू?
काहीच नाही, सर. मी आता स
चाळीस वर्ष
तर तुम्ही आत्ता शिक्षण, म्हणजे आत्ता जी शिक्षणव्यवस्था चालू आहे आपली
हम्म.
त्याबद्दल काय विचार तुमचा?
आताची शिक्षणव्यवस्था फार एकदम हि होऊन गेलीय. जसे मेडिकलमध्ये पण लॉबी होऊ गेले, तसे शिक्षण क्षेत्रामध्ये पण झालीय. आताशी कॉलेजला तुम्ही जायचं नाही कॉलेजला अडमिशन घ्यायचं ना ट्युशन चालू करायचं. ति तर लाख लाख रुपये फी आहे भरायच ट्युशनला. आणि कॉलेजला जायच नाही, हा हा ही प्रथा आमच्या वेळेच नव्हती‌. आम्हाला कॉलेज शाळा असायची तवा शाळेची फी असा ज पाचशे हजार रुपये वर्षा- त्याच्यात आम्हाला शाळा काही तर आम्हाला ते पुस्तकं द्यायचे. आम्हाला ड्रिंक द्यायची त्या वेळी, आता तस नाही राहिलं ना.
आता सर विषय, विषय असाय तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्या, ऍडमिशन फी वेगळी तुम्ही जर तुमच्या गावापासून लांबाय, तुमची हॉस्टेल फी वेगळी. शिवाय तुम्हाला. सपोज आता मी कम्प्युटर सायन्स करतोय मला बाहेरून कोर्स डेव्हलप करावा लागल, सपोज काही मला स्किल शिकायच आहे. ते कॉलेजमध्ये शिकवतच नाही, ते बाहेर करांव लागंत आम्हाला.
बर मग ते अवघडच आहे, आणि एवढं सगळं करून आता ते आता एक विषय चालू आहे बघा, तुमचा ते पेपर फुटेजला तर समजा तुम्ही सकाळच्या पॅनलतुनन उभे आहात. एवड्या सगळं शिक्षण करत चाललंय तुम्ही आणि एखाद्या परीक्षा बर ती परीक्षा फेल झाली. फेल म्हणजे तुम्ही पास नापास नाही म्हणत मी, पेपर फुटीमूळे कॅन्सल झाले किंवा आणखी काहि तर तुमचं वर्ष वाया गेलं, तुमची मेहनत वाया गेली तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला. आणि बराच तुमचा एक वर्षाचा अवधी गेला याला जबाबदार कोण.
सर माझा एक फ्रेंड आहे ज्यांनी आत्ता म्हणजे जे पेपर फुटला ना. नीटचा त्या त्यामध्ये त्यांने म्हणजे सेकंड अटेमप्ट होता, फर्स्ट अटेम्ट त्या चा म्हणजे किती चार साडेचारशे मार्क होते त्याला.
हम्म
त्याला डॉक्टर व्हायचं होतं, त्याने पूर्ण मेहनत करून यावेळी साडे पाचशे म्हणजे शंभर मार्क‌. मार्कांचा, शंभर मार्क वाढले त्याचे.
हम्म
परंतु नशिबाने पेपर फुटला. आता सपोज त्याने एक वर्ष घातलं होत त्याने साडेपाचशे म्हणजे शंभर मार्क वाढवण्यासाठी एक वर्ष घातला. घातला होता, स्टडी करावी लागले त्याला. आता पेपर त्याचा पंधरा वीस दिवसांवरती फक्त पुढं पोस्टपोन करण्यात आला.
हम्म
त्या टाइम मध्ये एवढं कवर करणं कसं काय पॉसिबल आहे, त्यांच्यामुळे
पोस्टपोन झाला तर कमीत कमीत त्याला हाताशी आहे. अपेक्षाआहे, त्याला आपण महिन्यानी परीक्षा देता येईल, बरोबर ना. पण तो बास म्हणजे वयाच्या आता तुम्हाला पस्तीस वर्षानंतर तुम्ही शेवटच अटेम्प्ट आहे तुमचा. तुम्ही जर फेल झाला तर. जर परीक्षा कॅन्सल झाली तर तुमच करीयर संपून त्या क्षेत्रातल्या अं
नाहि, जर त्याच फायनल लास्ट अटेम्प्ट असलं तर,
लास्ट अटेम्प्ट असेल आणि जर उद्या कॉलेजने किंवा पेपर फुटला म्हणून गव्हर्मेंटनेकॅन्सल केली तर आणि तुम्ही करिअर मधून जर बाद झाला तर तुमच्या डोक्याला तो किती परिस्थितीला हम्म डायरेक्ट करिअर उद्ध्वस्त होऊन जात ना, डायरेक्ट उध्वस्त कारण जेवलो की जातोय
तो सत्या आहे माहितीये काय कोण
बरोबर आहे ना खूपसं राहणार नाही.
हो हो
त्याचा पण विषय आहे
ठीक आहे सर धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला, तुमच्यामुळे मला काहीतरी माहीती मिळाली
थँक्यू, धन्यवाद.
आपण परत कधी नंतर परत कॉल करू शकतो आपण.
त्यावेळा तुमचा जो कॉल बाकी असेल तर मला काॅल करां चालेल मला येणारे कॉल अजून चालू आहेत
ठीक सर. धन्यवाद
ओके थँक्यू. चला तुला कीती आवाज दिला म्हणून किती वेळा सांगायचंय